हॅलो ते बारा बारा मिनिट पूर्ण झाले ना
हा
कि मग फोन आपलमध्ये कट्ट
ह का
हम्म त्या हो ना बारा मिनट पूर्ण झाले कि मग फोन आपोल मध्ये कटून जाते असशे घ ह पोज म्हणले ना
हम्म ह
नाही यात कसं आहे माहिती का
हम्म
आता आपण एका जणाला जर बोलायलो तर मग त्या बारा मिनिटं बोलल आणि फोन कट झाला डबल लागू शकते
म सग आहे
ते दुग्धड सर नाहीत काय
हां
हम्म तेन सांगितलंी क म मला काय समजलं ना की मी फुून विचारत असतो कसं आहे का हम्
ग पैसे भेटतील नाणार आपले काही भेटत आपले टास्क तर नाही कंप्लीट.
तू आता दहा झाली की तुला हे भेटत नाही मला स काळीत दोन रुपये भेटले.
दोन रुपये बघून घेतले
तू आता ते पेमेंटच कर एकदा त्याच्यावर क्लिक.
हा!
ते होते नाही होत मला सांग मी सांगतो तुला कस कसं काय करायचं. काही नाही.
मायच्यात अपडेट बी याला त्या ऍप वर.
हो अपडेट तर सगळ्याच आहे पुरे पण हुंइना नाय ती ॲप अपडेट.
होत नाय का आपडेट?
नाही ना पाहिली ना करून.
हम्म!
हम्म!
पायाला लागल.
हम्म!
काही ज्याला ज्याचे टास्क कंप्लीट झाले त्याचे त्याला भेटले का नाही पैसे?
हो ना भेटले ना आता माया भावान केलं काय त त्याला दो त्याला दोनशे रुपये भेटले काय गणू
दोनशे रुपये?
होय नाय.
काऊन र बघताय?
काम नाय त्याला पण. भेटलेच नाही ना आपल्याला भेटलेच भी नाही ना.
एवढं बोलावला का एका मिनिटाचे दहा रुपये हायत ना?
होर पण ते आता ते फोन पेच हे केल असेल ना ते कनेक्ट अकाउं. हम्म आता तू हित होते का नाही पाय ते पेमेंट च काय? इशू इशू दाखवतय का काही मग सांग.
बर बर सांगतो ना.
मले लय ट्रेन सांगितलंय. हम्म कोणी करतय मग कोणी करत नाही असं पिन नाय ना.
अन हाण ते बरं ना आपलं फोन घिन लावायचं असल की याच्यावन अजून पुढे फोनच लावंय लागतय का वेगवेगळे टास्क भेटतात?
हो ना वेगवेगळे टास्क भेटतात ना वाढतात ना टास्क. मगं काय काय जानाला पाय ना कीती काल झाले एकशे सत्तर पाहिले त्या दिवशी.
किती?
एकशे सत्तर!
एकशे सत्त एकशे सत्तर पूर्ण किती येत टोटल एकशे सत्तर टास्क? हायत का?
हो ते पण ते कसं रे अर आपण कस आपल्याला तेवढं माहित नाही त्या माहिती त्याच्यामुळं आपण हे करतो पण आपले कॉन्टॅक्ट हि नाय कोणी जास्ती जण त्याच्यावर.
अ लावायला काय नाय रे कॉन्टॅक्ट ला कोण आहे फक्त तूच हायस. तुज्याच ह्याच्यावन झा होऊ लागलं की टास्क कम्प्लीट.
हा!
नाही तर येत रुकता आपण बी लय पुढे असतो.
हा ना मग आता या उम्याल म्हणलं केलं उम्यान म्हणलं कळलं उम्याल ॲप डऊनलोड केली का नाय त्यानं नुसतच ग्रुपला जॉइन त्यो. हम्म त्या नेहा न केलत तिन ऍप डिलीट के ली काय झालंत तिच्या फोनच ते
अबे या ठिकाणी काही समजतच नाही.
हा आणि आपण ह आता काय करतो उद्या, उद्या गेलो कॉलेजला कि मग उद्या सांगतो तुले. रेल्वस.
सांग ब अस आपले जे जे आपण रोज फोन लावत कनी
हो हा सच्या झालं, तेज्या झालं.
ते आले, झाले का नाहीतं जॉईंन
नाही, नाही त्याला ती लिंक टाकली होती मी त्या ते ओपनच नाही केली, पाहिल काय. जॉईन नाही झाली, काहीच नाही. हे का नाही
हो ना
ह
अरे काही झाल तर माग स्क्रीनशॉट पाहिलं हो ल भेटले एक, एक दोन, दोन हजार.
हो, ना मग ते टास्क जे जिथले कम्प्लीट झाले ते त्याचे भेटतातना.
दिसतंय का नाही.
हं अरे आपल्याला पहिलं माहितीच नव्हत ना हे मं ते त्या दिवशी ते भेटलो मी. फोन करून ते सांगू लागल मला हे पाय म्हणत असंं आस आहे म्हणत कसे कं टास्क कम्प्लीट करायचे हा किती मिनिटं बोलायचं काय आता काय जाणाला भेटले ना त्यात पैसे त्यामुळे सांगू लागले मले
चांगल
हम्म आता माया भावाले पुन्हा माझ्या भावाला भेटले
अरे आपले टास्क होतात ना तेवढच संपले लाऊ आउटफूट करून फोन लाव बर मग
नाही दहा मिनट होतेची दहा, हॅलो तुला सांगतो दहा बारा मिनट बोललो ना तरी ते पूर्ण टास्क धरतात नाहीतर धरत नाही मग ते
दहाच्या खाली बोललो की
हा मग ते आत्ता चार मिनिटं बोलतो हो मग डबल मिनिट बोलतो आशें नाहीत धरत ते
चाळीस पन्नास रुपये तं भेटतील ना
हम, नाही रे ते दोनी च मग दहा मिनट करतात असं आहे ते ह हम म्हणून मग तू बा तू कॉलेज ला आला नाही. ते आणी ते संत्या ते बी करतात म
बर सांगावं लागलं त्यांना
हम् काही जण म्हणत फेक अस म्हटल काहीच नाही चांगले आहे ते
हम्
हं
पावना तयारं होईना फक्त काहीच कराचं नाही फक्त कॉल लावायचे आणि उचलायचे फक्त बस.
ह् एन जीओ कॉल रिसीव्ह करते का?
हम्म
रिसिव्हला आठ रुपये भेटत्यात का काय गणू
हो आठ रुपये आठ रुपये मी नीट हाय
हा एक कॉल रिसिव्ह करणाऱ्याला
हो ना कॉल रिसिव्ह जे लावते त्याला दहा रुपये
होय ह असंच मण ते एका जणने फोन केला तर.
हम्म
त्याला काय माहितीच नव्हतं मग असंच विचारू लागला म्हणून कसं करावं काय मग त्या सांगितली माहिती मग हम्म नाय हे कॉल रेकॉर्ड होतात ना?
ऑर्डर करते पाहिलेत का आपले पाय करतात.
हम्म.
हम्म.
काय मग कधी काय येतं काय नाही.
तेे तर नाही येत पाणी ही नाहीये.
श शैल्याने फोन केलता का नाही रे, शेल्याचाच हाय हा आठवणचं नाही बुआ.
ना पैसे फी लय हे हे लय हे
हम्म.
करशील तर कर बाबा हम्म.
अह इकडं फी आपल्याकडे जास्ती आहे. स सरनाईकवाल्याने कमी ठेवली माहिती का?
त्यामुळे खाऊन पिऊन लागे.
कोण?
आपले आपल्याला झाले.
मग आपल्यावालं कसंय माहिती का?
हा.
आपल्यावाले विषय काढून देतात पूर्ण सांगतात, सिलॅबस शिकवत्यात असं
हा हां.
त्यामुळ म्हणजे
हम्म ते सरनाईक वाले का?
हम्म हम्म हम्म सरनाईक वाल्याकडे कॉलेजला जा नका जाऊ. प्रेझेंटेशन करा नका करू, मग पुढं काही येत नाही म्हणून हे का नाही आता आमच्या इथलं एक जण लागले तिच्यामध्ये माहिते का? कामगार विभागात ते असं
हा.
ठीक बी एस डब्लू करू
हा.
हम्म. फायदा आहेना रे त्याचा फक्त आणि ह्यातन आपल्या राखीव जागां राहतात माहितीय का बी एस डब्ल्यू वाल्याचा
हा.
हा हे दुसरे कोणाला नाही भरता येत ह्या त्यामुळं हे करायला फायदा आहे आपला माहितीय का? आपण करायला हम्म. आपला नंबर लागला ना तिकडे रेल्वेेत
मग तो जाता की नाही?
जातोना आता ते डॉक्युमेंट व्हेरीफाय करायला मेसेजच नाही आला.
हां हां करायचं बाकी
ते मॅशेज आला की मग मेळ लागतो की आपल्याला कधी जायचं काय? जीमेल येत असती त्याचा हां ते म्हणे तुला टाईम लागेल म्हणे, तुजी डेट वाढवून दिली म्हणे.
हवं.
हम्म. तुला ते अप्रेंटशिप तू अह ट्रेड कोणता व्हायला आय टी व्हायला ना तुला?
हम अप्रेंडिस मध्ये लागला का नंबर
नाही नाही अप्रेंडशिप मध्ये नाही लागला.
म.
डायरेक्ट तिकडं याला लागला रेल्वेेत आर आर बी मध्ये
आर आर बी मध्ये हम्म.
हम्म तूव कोणतं होइलये?
मा वायरमन
वायर आरं मग त्याच्या जागा आहेत ना अप्रेंटशिपला आहे नांदेडलाय
नाही आता ते बंद झाले आता जिल्ह्याच्या जिल्ह्यात नाही घेतात.
हम्म.
वासनपुरला ते बाहे ओ आ.
नाही पण ते फायद्याच आहे अप्रेंडशिप केली ना.
फायद्याची पुढं माहितीय का सध्या नाही पण
स्टेशन वर आम्हाला अप्रेंडिस पाहिजे सब स्टेशन वर
आणि वाशिम जिल्हा एवढा बोगस ये माय चारज झाला दोन हजार बावीस मध्ये आणि बावीस ते आतापासून एकदाच निघले होते जागा वाशिम जिल्ह्यात आणि ते बि नंबर बी नाय लागत नवी मुंबई
हा.
नाहीतर बाकीच्या दर दरवर्षी दहा दहा महिन्यात चालूच राहतात.
नाहीत आहेत ना पोलिस पोलीस पाटला जागा आहेत ना वरच्या
हा.
म्हणे.
आ.
काय बोला.
आपल्या वाशिम जिल्ह्यात तीनशे अडुसष्ट पोलीस पाटलाच्या जागा आहेत.
हमं.
पाणी हो उघडचे काय नाय.